बघितलं
हा येतोय येतोय ते पावसामुळे ना मध्येच ब्रेक होतोय आवाज
हो इथे नाशिकला पाऊस आला ना
हा तेच ना त्यामुळे म मी पण आतापर्यंत कॉल केले दोन तीन तर, मध्येच ब्लँक होत होत मध्येच आवाज येत होता. असं, होत होत.
हो
बाकी काय मग, पाऊस चालू आहे ते काय बनवलं चमचमीत.
चहा मला, खूप चहा आवडते, चहा झाला पिऊन.
का
मला खूप चहा आवडतो.
हो, मला वाटलं भजीबिजी केली असेल.
नाही, भजी करायला एवढं खाणार तर पाही म्हजे घ साधी जीवावर
नाही भजी केली असती तर, मी पण आली असते लगेच कॉलवर बोलता, बोलताच
मग येऊन जा, आता भजी करायला काय लागत दोन मिनिट अस
ह चालेल, आता भजीच असं नाही दुसरं पण काही चालेल, काय स्पेशल डिश तुमची?
ब या तुम्हाला काय आवडतं, मला सर्व म्हणजे मी असं युट्यूबला बघितलं ना तरी पण मला लगेच येऊन जाईल. एकच
अच्छा! नाही पण तरी आपली एक अशी खासियत असते ना की हे हा माझा कु मी ये पदार्थ तो माझा कायम चांगलाच बनतो आणि आवडतो ब सगळ्यांना असं.
असं, मला गोड भजी लगेच बन मी एका मिनिटात गोडभजी बनवते, मला जास्त नाही प
अच्छा! अच्छा!
आपण काही, गुलगुलले वगैरे बोलतात त्याला
हा तेच म्हणणार होते मी, मग ते गुळाची आणि साखरेची असे दोन्ही असतात का?
नाही, नाही, गुळाचेच असतात फक्त, अ साखरे ड होत पण असतो आणि आ त्यांना शुगर आहे त्यामुळे मी गुळाातीच बनवते.
हा, हा, हा बरोबर मग ते काय आजकाल ते आपे पात्रातही बनवतात ना?
नाही, आप्पेपात्रात नाही बनवत. आपे पात्रात ना य बनवत तळावं लागतं, हो काय करायचं त्याला थोडस पाणी ठेवायचं, अ जस दोन छोटे छोटे ग्लास असतात ना किंवा मग छोटे कप असतात ना तेवढं दोन कप पाणी घ्यायचं, दोघ जणांना करायचं असेल तर. म ते पाणी थोडसं कोमट करायचं आणि आपला जेवढं गोळ गोड पाहिज ना तेवढं गुळ टाकायचा. हो
अच्छा!
पगडून घ्यायच ते पूर्ण गूळ त्याचा अ पूर्ण चांगला वितळला कि मग ते थोडं कोमट होऊ दयचं पाणी आणि ते अ आपल्या चहाच्या गाळणीने गाळून घेतो म्हणजे खडे वगैरे असतात ना गुळामध्ये मग ते निघून जातात, आणि मग त्याच्यामध्ये ना पाहिजे तेवढं असं थोडं घट्टच करायचं.
हा, हा,
याच गव्हाचं पीठ घ्यायचं, गव्हाचं पीठ एकदम थोडं घट्ट करायचं ते, असं मिक्स करून घ्यायचं फळे वगैरे नाही राहिलं पाहिजे. त्याच्यात थोडस मीठ टाकायच च नॉर्मल कस आणि
हा हा
मग त्याला असं आताच भिजू द्यायचं म्हणजे चांगले लागतात ते. मग भिजल्यानंतर म जेव्हा आपण तळायला घेणार ना तेव्हा त्यात थोडासा सोडा टाकायचा आपला ख सोडा.
अच्छा.
आणि मगं ते तेल गरम झालं की मस्त छोट्ये छोटे छोट छोट दाबून पीळून घ्यायचे आणि त्याला जास्त तेलही लाग गत नाही ते जास्त तेलकटई होत नाही माल पोहा करतात नां त्या टाईपचं- -
हांअ हांअ. हां पण ते मग ते गोड असत तर मग जळत नाही, तळतो आपण कारण गोड पदार्थ लगेचं जळतो नां असं.
नाही नाही नाही जळत नाही आणि फूगतो पण लवकर. खायला खूप छान लागतो तुम्ही एकदा बनून बघा खूप सोपं ए म्हणजे हे आपण कांदाभजी तरी थोडे अवघडे हे खूप सोपं. -
अच्छा! मगं त्याच्यात ते आपण भोपळा वगैरे टाकला तरी चालतो. ते आपण कस पुऱ्या करतो ना. तो घारगे वगैरे तसं मग यात भोपळा वगैरे किसून टाकलां तर. हाअं हाअं
गोड असतात नां हे ते भोपाळची चव थोडी वेगळी लागते. मग ते भोपळ्याच होते त्याला. -
अच्छां! नाही आपला लाल भोपळा ते गोडचं असतं नां आपण ते पुऱ्या करतो. - मगं ते जर ह्याच्यात टाकलं तर
होवं होव चालते चालेल. - त्याला काहीतरी वेगळं काम असतो हॅलों येतो आवाज.
हा येतो येतो मध्येच ब्लँक झाला होता.
हाअ मसेला बे कायतरी नाव असते. -
ते मी आता ट्राय करते. मला जमतं का नाही तर मग तुमच्याकडेच येते खायला हां. -
हों हों या या बसं बसं चला लागते असं काही नाही पण मग लगेच झटपट होणारा पदार्थ गरम
हाआं झटपट हा गरमं गरमं खायला - हम्म्.
काही दिवसामध्ये असचं भोवती दिसय असते. - तळलेले पदार्थ जास्त खात जा.
होंव पाऊस पडत असताना तर तेच छानं! वाटतं. -
तुम्हाला काय वाटत असं.
हा आवाज ब्रेक होतोयं बरं का तुमचा.
आता येतोय हं तुम्हाला काय आवडतं म्हंटलं खायला?
खायला काय चमचमीतं सगळं आवडतं मला चायनीज पासून सगळं आवडतं. त्यातून आयत मिळाला तर जरा जास्तचं आवडतं.
नाअहहहं. - ते तर आहेच आपल्या स्वतःच्या हाताची चव ते वेगळीच लागते. ते आणि दुसर्यांनी बनवून दिलेलं वेगळंच व मअमी. -
तेच नां असं हाय. - ते मिळालं त्यातूनते वेगळी टेस्ट असते, आपलं आपलं खाऊनच कंटाळा येतो. मग ते जरा जास्तचं चांगलं वाटत.
हो हो हो ते आहे हहहहं.
मग असं मैत्रिणी मैत्रिणी ठरवतो, एखाद्या दिवशी तिच्याकडे मगं दुसरीकडे असंअं - चव बदलं पण होतो. आणि आयत खायला पण मिळतं. -
हम्ं हमं होवं.
ह्ं हम्मं. -
चांगलंय एवढं आपल्या त्यात. - समोरच्यांना पण वेळ पाहिजे, त्यांनी पण वेळ दिला पाहिजे मग आजं. - ल कस ज्याला त त्याच त्याचं पडलेलं असतं
ह ते म्हणूनच मला असे हौशीच बघायचे ह म्हणजे नुसती खायची आवड असणारे नाही करून खाऊ घालायला पण आवडलं पाहिजे त्यांना
तर मग मजा येते
काय म्हणता
म्हटल नुसते खा खायची आवड असणारी नाही म्हटल कर करून दुसऱ्याला खाऊ घालणारी पण आवड पाहिजे त्यांना
हो हो बरोबर आहे
ह
तस मलांतवायची पण आवड आहे दुसऱ्यांना खाऊन घालायची पण आवड आहे पण खाणारे नाहीये
नाही नाही आम आम्ही आहोत असं काही झालं तर आम्हाला फोन करायचा लगेच
बारा कारण अ त्याच अ खप म्हणजे अस मा पण जास्त एवढं खात नाही चटोरीी आहे ती खूप हो थोडं म्हणजे पाहिजे थोडस पाहिजे पण चांगलं पाहिजे
हो मुलांना काय चटरपटरच लागतं
हो
तिला काय चिप्स वगैरे ते चालून जात असतील
नाही तिला चिप्स नाही देत नाही तिला बाहेरच काही देत नाही तिला पिझ्झा वगैरे पण मी घरी सोून देते
अच्छा
म्हणजे ते पण आ रोटीचा बनवते म्हणजे आपला कोळीचा पिझ्झा बनवते
हो हो
बयची एक दोन वेळा बनवले का मी ते बेस्ट मिळतात ना त्याचा पण मग तर आता म्हणजे तिला तर पोळीसा बनवून देते ना तिला तो पण खूप आवडत छान होत तो
हा ते बरं आहे म्हणजे बाहेरच्याशी चव नाहीही लागली अजून नाही तर मग होतात ना खरीे सुरू
अ खाते ती बाहेरच पण पण एवढं नाही आणि मीच टाळते तिला
बरोबर ते कस आधीपासून सवय केली
हो पाणीपुरी वगैरे माझ क्वचित एकच पाणीपुरी खायची ती एक तासभर खातस पण मग खूप दोन दिवसापासून चालतं मग पाणी पुरूय पाणी पुर क आहे ब
हम्म म्हणजे तिला तिखट आवडतं वाटतं जास्त
तिखांड गोड दुनयावरड
अच्छा चांगलं आहे मग ते नाही तर मग काईल मुलं कशी गोड तर गोडच खात बसतात बर हम्म हम् बॅलन्स आहे म्हणजे
हो म्हणजे खरं म्हणजे नाही तिला का खायलाच आवडत जेव्हा मी खऊ घालन ना असंि मांडीवरती खालाव लागत मला अजून पण त खाल्लं नाही ना आणि मी खाऊ घातलं नाही ना कच नाही प त्यामुळे मला तिला असं टायमिंग ठरवलं अडी पन वर्षाची ना
हा हां
मंग ख
मग काय मोबाईल बघता बघता का हम् म्हणूनच लक्ष नसतं खाण्यात मुलांना कस मोबाईल असला की तहान बुक विसरून जातात तो खाली ठेवला की सगळे सेन्सेशन होत भूक लागली ताण लागली हम हं
ो काय करणार आताय त्या आपलंलं दुसरं काम करण्याचं पडलं हो आणि जर व जिला नाही तर मोबाईल म एक फास घ बस
हम् बरोबर आहे ते तरी काय करणार आपण जरी लहान होतो तर असं बाहेर खेळायला वगैरे जायचं फार कमी मुलं असतात बाहेर खेळायला वगैरे असे
हो
आपण तसं एकमेकांच्या घरी पण जायचो आता ते पण नको वाटत
हो आणि आजकाल जमा
हो तेच ना हम्म
मग असं लोक लक वाटतात
हम् हम झाली वाटते शांत हम्म हम्म ह
पनला आवडत होते मी तर मग मला बोलती आवडत कुते मला रंग
हम्म माझ्याशी खेळ म्हणत असेल
नाही मला त्याच्यावर उभं राहाचं म्ही तुलाना खूप वेळ आहे आवड आहे म ते मेकअप की टकलेला आहे तला त आर्टिफिशल तर ते एक गी सांग खमा काढून टाकलं आणि ती लांबलं आणि नाही खर उघून शिडकी म मा हा म्हट जायचं
हो
म्हूनवरून घ होते तेे ठेऊ नको मला त्याच्यानंत काय म्हलंंत मस्त छान
हम्म अ ते करा करा चहा एन्जॉय करा गुलगुले केले की आम्हाला फोन करा
हो
हा झाले का
काय
झाली का म्हटलं वेळ तुमची
काय बघावं लागेल
हम्म हम्म हम्म
हम्म एक मिनिट हो
हम् हम हम
हो हो झालीय चला तुम्ही मला कॉल करा पाहिजे तर आपण परत हे रिपीट करूया. म्हणजे इथूनच स्टार्ट करू खरच हो.
चालेत.